हॅलो.
हां. आवाज येतोय ताई?
हो. हो. माझा येतोय ना?
हो. हो. येतोय मला.
ठीक ए. काय चाललंय? झालं का सुट्टी वगैरे संपली?
हो. हो. हो आता शाळा-माझी मुलं कॉलेजला ए ताई.
अच्छा. अच्छा. हो माझीसद्धा. म्हणजे एक मुलग मुलगी शाळेत ए. कॉलेजमध्येच आहे आणि एक मुलगा जॉबलाय.
अच्छा. हां. माझी मुलगी पण ह्या वर्षी जॉब- हां हां. जाऊन आलो आम्ही.
अच्छा! आम्ही पण कोकण साइडचे त्याच्यामुळे आमच्याकडे कोकणी पदार्थ सगळे असतात. म्हणजे तांदूळ, मासे वगैरे असं. तर तुम्ही कधी हे ऐकलंय का? शेवया वगैरे बनवतात तांदळाच्या, उकळेत उकड्या तांदळाच्या शेवया बनवतात माहितीय?
ते नाही माहिती. आम्ही करतो गोव्हाच्या पिठाच्या.
अच्छा अच्छा! कारण मी माझी आता मी कोकणातली आहे ना आणि माझी भावाची बायको इतली आहे साऊथ तीन गेलेय. त्याच्यामुळे ती ते उकड्या तांदळाच्या शेवया करते. म्हणजे, ते उकडे तांदूळ असतो ना ते वाटायचं.
हं,
आधीबी रात्री भिजवून घालायचं. सकाळी मग ते वाटायचं, आणि मग ते उकडायचं. जसं आपण इडलीच्या पात्रात वगैरे उकडतो ना तसं ते वाटलेलं पीठ आहे ना, सूकं वाटायचं ते. आणि ते वाट यच आणि मग एक त्यांच्याक शेवयाचं एक हे मिळत यंत्र मिळत. आपण पाहिजे तर, आपल्या चकली च्या सोर्यात घालून म्हणजे त्याच्यात सुद्धा शेवयाच हे घालून करू शकतो.
हो.
पण तिनी हे आणलेलं आहे. शेवयाचं हे मशीन.
होत नाही. त्यांच्या तिकडे, हो त्यांच्या तिकडे बनवत असतील ना ते पारंपरिक पदार्थ असतील ना त्यांचे. अच्छा! हो दक्षिण भारतात पण अं, तिकडे पण जास्त तांदळाच्या
हा, सगळं हो कोकण म्हण किंवा म्हणजे ते जिथे अरबी समुद्र लागून जे आहे. कोस्टल एरिया म्हणतो आपण. पण, समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या तिकडे तांदळाच जात त करून पीक येत. त्याच्यामुळे तिथे जेवणामध्ये नेहमी अख्ख्या जेवणात तांदळच्याच गोष्टी असतात. भात किंवा पेज आणि हे जे शेवया जे आहेत. त्या खूप अशा म्हणजे नारळाच्या दुधा बरोबर आणि नारळच नारळ सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे नारळाच्या दुधाबरोबर हे खूप छान लागत.
आपल्या इकडे सगळंच पिकतं ओ. ज्वारी, मका, गहू, भात पण लावता ना आमच्या इकडे. भात पण लावतो. हो आणि आणि गव्हाच्या शेवाळ्या करतो. हो आणि गव्हाच्या शेवाळ्या करतो इकडे.
अच्छा! मग त्या कशा करतात?
च्या असता. मग त्या काय करायच्या गव्हाचे पीठ दळून आणायच, बारीक कापडाने गाळून घ्यायचं. मीठ अ टाकून भिजून घ्यायचं पीठ. म्हणजे जास्त पातळ नाही करायचं अगदी मऊ जसे आपण मांड्यांची कनिक करतो ना. खापरेवरचे मांडे पुरणाच्या पोळ्या, तशी कणिक करता आणि पाटावर बसून त्या हाताने करता शेवाळ्या, बारीक पण, हो.
म्हणजे त्या आधी आ पण जसं गव्हाच प कणिक मळतो, तशीच मळायची का कणिक?
हूम्म हो. थोडी मऊ मळायची, आपण जशी पोळ्यांची मळतो ना
हां.
ते थोडी ह, हि कापडा ने गाळायच पीठ.
म्हणजे सुखं असताना, कि पातळ केल्यावर?
हा. नाही सुके गहु असताना.
सुखे अच्छा सुख ते पीठ मळून वा व दळुन आणले वर मग ते गाळायचं आधी, कपड्यांनी गाळायचं.
कपड्याने गाळाय
हा म्हणजे जास्तीत जास्त बारीक पीठ येण्यासाठी असे, वस्त्रगाळ जो म्हणतो आपण
हो तेच मैद्यासारखं होतं ना ते. मैदा कसा असतो? हुं. तस पीठ तयार होत ते, मग त्याच्यात मीठ घालून ते पीठ मळून ठेवायचं. दोन तीन तास, लोकवन गहु असता बरं का ते? असे कुठल्याही गव्हाचे नाही होत त्या पाटाच्या शेवाळ्या.
अच्छा म्हणजे लोकवन गव्हाचे चांगले होतात.
हो आणि त्याच्याच होता, बाकीच्या गव्हाच्या नाही होत. गव्हाचे तर भरपूर प्रकार आहेत, पण लोकवनचेच होतात. सांजुऱ्या कशा करतो आम्ही? सांजोऱ्या म्हणतो इकडे, जे आपण दिवाळीच्या वेळेस करतो त्या. करंज्या म्हणता ना? त्याला इकडे आम्ही सांजोऱ्या म्हणतो, त्या पण गव्हाच्याच असता. ज्या बारीक पण शेवाळ्या करू शकतो आपण.
ती शेवया हाताने करतात म्हणजे कशा करतात?
ती अशी मोठी पाटी असते लाकडाची.
हा हा.
लाकडाची पाटी असते ना, मंग त्याला दोन खाटी लागतात, एक खाट उभं करायचं एक खाट वरती पाटी ठेवायची, त्या पाटीवर आपण बसायचं.
अच्छा.
हा जस आपण लहानपणी, कसा घोडा घोडा खेळत असायचो तस, बसायच त्या पाठीवर हाव आणि तो गोळा हातात थोडासा गोळा घ्यायचा आणि दोघे हात पाटीला घासायचे. बरोबर त्या शेवाळ्या निघतात री मी तुम्हाला जी रेसिपी सांगते ना, त्या जाड शेवाळ्याची, मग त्यांना त्याला हाय ना? गुळामध्ये, गुळाच्या पाण्यात शिजवून खूप खोबर, वेलचीपूड असे सर्व टाकून ये ना खूप छान लागतं. त्या दुधात
अच्छा, गुळवणीनी गुळवणीनी खातात का मग?
हो. मग ते
पण त्या गुळ्याच्या त्या शेवया करतात, त्या वाफवतात का मग?
हो त्यांना शिजवावं लागतना पाण्यात, गुळाचं पाणी करायचं आणि त्याच्यात मग त्या शेवाळ्या टाक
भीजवलेल्या गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या.
हो हो, त्याच्यात खोबरं, वेलचि पुड टाकायची आणि ते मिक्स झालय का मग दुधात खायच्या त्या
म किती वेळ शिजवायचं वगैरे
साधारण पंधरा वीस मिनिटं
अच्छा ओके.
हो आणि बारीक निघता ना ते एवढे जाड नाय निघत.
हां हां हां आणि म ते असं म्हणजे चिकट असं नाई होत.
नाही चिकट अजिबात नाय होत हो मोकल्या होता. आणि बारीक पण असता ना बारीक शेवाळ्या
हा
बारीक शेवाळ्या तशा करतात. फक्त त्याची सुजी आणि आपण मैदा वगैरे गव्हातना काढाय गहू काय कराय ची लोकण गहू एक दिवस म्हणजे धुऊन टाकायचे त्यांना धुतल्यानंतर ते ओले असता ना म त्यांच्या थो सगळं पा पाणी निथळलं का म टे एका कॉटनच्या कपड्याात बांधून ठेवायचे. बांधून ठेवल्यानंतर मग ते गहू एक दिवस पडू द्यायचे रात्रभर सकाळी त्यांना हाय ना थोडं म्हणजे जास्त नाय सुकवायचं. थोडे वातडे गहू असत ना तस सुकवून मग दळून आणायच दळल्यानंतर मग त्याचे पण वस्त स्त्र गाळ करायच कापडने म ते दळ वरती सुजा सुजी राहते आणि खाली गाळतो ना आपण कापडावर त खाली मैदा पडतो त्याच्या
अच्छा
हो वरती जी सुजी मध्ये कोंडा असतो ना सगळा काढायचा आणि ते दोघ स सामान माप घ्यायच मैंदयाच आणि सुजीच म समान माप घेतल्या नणं असं हो हो आणि गव्हाचाच पडतो तो रवा
अच्छा
अ हो गव्हाचाच रवा असतो तो आणि मग ते कणिक सुद्धा भिजवायचं. आणि ते सेम जसं आपण ला आकडी पाटीवर करतो ना अडीच तीन तास तरी साधारण
अच्छा
हो आणि ते ही सेम तसेच करायचे बारीक करायच्या त्या शेवाया हात ताने बारीक होता मस्त आणि खूप छान चव येते त्याची ती ते सुकल्यानंतर मग त्याही तशा साध्या पाण्यात शिजवायच्या त्यांना अगदी मोकळ्या मोकळ्या राहतात आणि तेही दुधात साखरेत असं बनवून खाता.
ह ह आता मी फक्त तांदळाच्याच खाल्यात. कधी गव्हाच्या वगैरे नाही खाल्ल्या
म त्या तांदळाच्या जास्त गोळा नय होत का शिजून. मोकळ्या मोकळ्या
मी आता ये अ कधी कधी मी असं ऐकलंय की असं दुकान वग ते मध्ये वग गैरे रवा नेऊन दिला ना की म ते शेवया काढून देतात वगैरे ऐकलेले ये कधी मी काढल्या नाये.
मशीन वर करून देतात. हे आपण घरच्याच रवा मैदा जर नेला ना ते करून देता. पण ते कसं हाताने केलेली आणि मशीनची वस्तू
हा बरोबर, हम हातानी केलेलं म्हणजे त्याला ते वेगळी चव असते.
हो आणि आम्ही स्वतः सगळं आपल जे स्नॅक्स वगैरे असत ना वर्षभर डब्यांमध्ये भरण्यासाठी किंवा तळून खाण्यासाठी टाइम्स होता बग तो. मशीनचं नाही करत.
खूप असं वाळवण्याचे पदार्थ वगैरे करायचे. आजकाल कमी झालंय तसं उन्हाळ्यामध्ये वळवण्याचे जे कुर्डया वगैरे
माहिती नाही ना त्याच्यामुळे भरपूर अशा महिला मशीन्सच घेऊन येतात.
अच्छा!
हो. आता आजी आपली आजी आहे आई आहे यांच्यापासून आपल्याला जे आपले आई आजी करत आलेले ते पदार्थ, आपल्याला माहिती ते कसे करतात.
हा. आपण खरं हे चेन आपल्या ज्या आई, वहिणी, वगैरे आजीनी वगैरे केलेले पदार्थ हे प पुढच्या पिढीला आपण करायला शिकवले पाहिजेत.
म्हणजे जे आपले खाद्यपदार्थ आहेत ते आपण, पुढे पुढे त्यांचा वारसा जो आहे तो पुढे नेला पाहिजे, नाही तर मुलांना कस कळणार ना हे कसं च असं बनवायचं वगैरे नवीन नवीन जे जे आधीचे पूर्व पदार्थ आहेत ते.
हो आणि आता डिजिटलचा जमाना आलेला आहे. तरी मुलींना ते व्यवस्थित करता नाहीे येत.
ह. ते सगळं असं मागवूनच जास्त जास्त करून ऑर्डर करायचंच, जास्त करून आहे सध्या मुलांमध्ये.
आता मोबाईल घेतला, मोबाईलचे बटन दाबले की अर्धा तासात त वस्तू घरी आली. पण स्वतः केलेली वस्तू आणि दुकानातल्या आणलेली तर स्वतः करून खात किती आपल्याला स्वाभिमान वाटतो. तो ही आणि स्वतःला पण आनंद वाटतो.
हा आपण स्वतः बनवलेलो म्हणून एक खुशी पण असते.
हो. आपल्याला येतं असं म्हणतो आपण. सगळेच करतो आम्ही कुर्डई, पापड सगळं घरी करतो‌.
तुम्ही करतात कुरडया वगैरे, गवाच्या कुरडया साबुदाण्याच्या फेण्या वगैरे
सगळ घरीच करतो. मी बाजारातलं नाही आणत. सगळं येत मला.
अ आता पूर्वी पण आता हे सगळं टाळते. डीप फ्रायच्या गोष्टी.
हॅलो. तुम्ही करत
नाही नाही मी नाही बनवत. कारण तेच ना आपला मुलगा ल‌ई डिप फ्रायच्या गोष्टी नाही खात. म्हणून मी त्या, कितीतरी दिवस आले मी
नाही हो. ते आपण भाजून पण आपल्याला तळायचे नाही भाजूनही आपण रोस्ट करून पण खाउ शकतो. जास्त करून रोस्ट करूनच खातो आ पापड वगैरे. ते कोडा एवढी तेवढी सन्नास सन्नासुदिला बस. एवढचतो एक किवा दोन जास्त नाही. हॅलो. बरं वाटतंय तई.